आवाज येतोय?
आवाज येतोय मला. हॅलो हा थोडास सरवरवर मध्ये प्रोब्लेम. हा येतोय येतोय. तर आपण योगा विषयी जरासं बोलूया का.
हो हो चालेल ना ताई बोलू ना.
हा तर म्हणजे आता योगाविषयी म म्हंटलं तर बऱ्याच आता. अ आपल्या ह्या मोबाईल मुळ सगळ्यांना त्याची बरीच माहिती पण होती. ते किंवा आपल्याला सहज उपलब्ध होतं. पहिला योगा म्हणजे काय. प्रत्यक्ष आपण गेल्याशिवाय किंवा ते जे स ठराविक लोकांनी ज्यांनी त्याच्याबद्दल कोर्स केलेले आहेत किंवा काय माहित ज्ञान घेतलेलं त्यांच्याकडूनच आपल्याला ते मिळत होतं. पण आता मोबाईल मुळ मला वाटतं, आपल्याला घर बसल्या पण योगासन करता येत आहेत.
हो हो ताई.
आयुर्वेदिक जास्त त्याचं महत्त्व वाढलंय म्हणजे इतर व्यायाम प्रकार. पेक्षा योगासनमुळ मला वाटतं आपल्या शरीराला जास्त फायदा होतोय त्याचा.
हो हो नक्कीच. पहिली लोकांना ताई गरजच नव्हती योगा वगैरे करायची. पण आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये कसं आजकाल. सगळंच बदललंय ना माणसाची जीवनशैली वगैरे. त्यामुळ आता लोकांना व्यायामाची.
गरज आहे. जास्त गरज आहे आणि योगासनामुळ म्हणजे. अगदी हृदयावर तान येणे म्हणा. म्हणजे हे जे साधे सुुधे योगासन ते रोजच्या वापरात ते प्रत्ये ते करणं गरजेचंच आहे.
आणि मेडिटेशन सारखं ज्ञान ध्यान साधना. हल्लीच्या मुलांना सुद्धा त्याची फार गरज आहे, म्हणजे अगदीच आपण वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे असंच नाहीये. म्हणजे धकाधकीचे ह्या जीवनात सगळ्यांसाठीच ते उपयुक्त आहे असं मला वाटतं.
एकाग्रता एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांसाठी मेडिटेशन वगैरे खूप जरुरी आहे. आणि श्वसनाचे वगैरे जे प्रकार आहेत योगामधले, श्वसनाचे किंवा म्हणा असे. प्राणायाम किंवा हे, ते म्हणजे गरज आहे आजकाल आपल्याला कारण आजकाल कसं वातावरण वगैरे, खूप प्रदूषित आहे ना. त्यामुळे आपल्या शरीराची वगैरे आणि आजकाल हालचाल वगैरे होत नाही ताई. हॅलो आवाज
हॅलो
ण जेतो म्हणजे आज करूनच येतोय का आवाज. मला
तुमचा आवाज ब्रेक होतोय माझ आवाज हो येतो का क्लिअर?
हा येतोय मध्येच जातोय की पण बोलू शकतोय आपण बोलत राहूया मण बघूया मग